हॅलो हॅलो
हॅलो
अरे ते विचारालय बघ कॉलच्या दोन्ही बाजूंना पासपभूमीवर काही आवाज होता का म्हनून
होय होय होता
ठीकय तुम्ही इंग्रजीत काय बोललात का नाही आणि काय भाषा निवडा
भाषा निवडा अ मराठी काय मराठी
हा आणि खालीलपैकी व्यक्ती माहिती दिली का पूर्ण नाव कुठली माहिती दिला पूर्ण नाव पूर्ण पत्ता संपर्क राज्य
राज्य ठिकाण राज्य ठिकाण राज्य ठिकाण पाचकाळ किती नंबर आहे बघ की
फक्त राज्य आणि ठिकाण काय ठीकय तुम्ही किंवा स्पर्धकाने कोणतेही वाईट किंवा अपनासम शब्द नाही तुम्ही व्यक्तीच्या भाषणाचे कालावधी वितरण कसे होते
पन्नास पन्नास का
म किती होतय काय आलंय तित
पन्नास पन्नास म्हणजे काय होतय
निम्म निम्म रे दहा मीटर वन मध्ये दोघ वर निम्म निम्म बोल्या
हम्म खालील पैकी काही लागू होते का? मी किंवा दुसऱ्या व्यक्तीने मजकुरातून काही वाचले मी किंवा दुसऱ्या व्यक्तीने आधार रेकॉर्ड आधीच रेकॉर्ड केलेला ऑडिओ वाचवला कॉल मध्ये पूर्ण पूर्ण शांत ता होती
एक नंबर एक नंबर मजकूर पाने वाचले.
आणि काय संभाषणात खालीलपैकी विषया चर्चा होती. धर्म राजकारण अल्पसंख्याक गट
तू का टाकतोयस?
राजकारण टाकू काय?
काय राजकारणामध्ये बोलले, अ होय पृथ्वा राजकारण नाय होय?
होय आणि काय म्हणले रेट करा म्हणतय की
हा चार टाक की चार किंवा पाच
ठीक आहे टाकलो.
हा
झालं वाटतं